हॅलो हॅलो
हा बोल की
हम्म काय करायलासा?
का नाही बसलोय बघ निवांत तू?
काय नाही मी पण आता आलोय कॉलेज वरन आत बसलोय.
हा हा आता कॉलेजवरनं आलाय?
व्हय ते सर्टिफिकेटचं एक काम होतं डिग्री सर्टिफिकेटच ते करायला गेलतो.
मग ते काय झालंच नाही मग त्यानी सर म्हटली तर ऑनलाईनला तुमचं तर भरायचंय आसच त्यानी म्हटली मग आम्ही परत आलो तर मग नंतर सगळी जण कल्चरलचे होते म्हटलं कल्चरलचे रूम्स स्वच्छ करून घेतलो.
हा हा मग कल्चरल ला रूम दिलात.
वय दोन आहेत रूम मध्ये दोन रूम मध एक रूम आमची परवाच म्हणजे मिटिंग होती त्याच्या आधीच स्वच्छ झालती तसं चकेलंय मी सगळं.
तिथं पाणी येते ना पावसाचं तेन मग त्यामुळं काय. ते पुराचं खाली ये जातंय तळघरातय.
हा हाहा.
आणि हिकडं एक हाय स्टेटच्या माग. जिथं नसतं सामान वगैरे ठेवलेलं असतं तेच स्वच्छ करायचं होतं.
हा हा केला ते सगळं स्वच्छ?
वय सगळं स्वच्छ केलं की आज बसायला. पण जागा नव्हती तिथं एवढं म्हणजे सगळंच पसारा करून ठेवलेला.
हा हा.
हम्म आणि काय मग?
तुमच तुमच्या कॉलेज भारी असत सगळं.
होय. भारी म्हणण्यासारखं तेवढ्याच तेवढच. हम्म.
कॉम्पिटिशन पण असत तिथं पण तुम्ही सहभागी होताय ते.
व्हय.
ह आमच्या कॉलेज म तसं काय नाही स्टडी टू स्टडी असतो
हा हा हा. पण हे सगळं आमच्या इकडं म्हणजे तसं नाही अभ्यास पण असतोय पण आमचं कसं झालंय.
कल्चरला ऍड झाल्यापासून आम्ही अभ्यास करायचच बंद केलंय.
ते लक्षच लागत नाही अभ्यासात
हा हा कल्चरल मध्ये निस्त तर डान्स शिकवतात का बाकीचं काय
बाकीच असते की डान्स एकांकिका. नाटक लघु नाटक पथनाट्य. सिंगिंग वाद्य. अ युथ तर आत्ता सुरू होणार ना? म त्याची आत्ता अ असतं म्हणजे आता. होय सांगितलेय की ऑक्टोंबर लय ज सप्टेंबर अठ्ठावीस तारखेला काहीतरी आहे जिल्हास्तरीय. आणि ऑक्टोंबर एक दोन तीन असं काहीतरी मध्यवर्ती आय. ते तीन दिवस असतय छटिस इव्हेंट
अच्छा एवढे एवढे नाय इव्हेंट तुम्ही खेळणार असल्यावर बाकीचे पण पोरं असत्यात?
नाही सगळे वाटून असे खेळतोय ज्याला म्हणजे असं ज्याला काय येते त्या त्यात जातात.
हा हा.
किती किती इव्हेंट खेळतेस तरी?
मी तर माझं स्टार्टिंग होत म्हण मी एक शॉर्ट फिल्मला होतो. परत शोभायात्रा म्हणून होती त्याला होतो. आणि आणि कशाला काय नव्हतो मी.
हा हा.
कारण की याला डान्स एवढंच जमत नाही नाटक येत होतं पण कसं होतं ते युथला ना. अ जुन्यांना घेतलेलं बरं कारण की ते. म्हणजे असं लगेस नवीनना उभा केलं की नई मग नंतर. अ हे व्हायला नको म्हणून त्याने काय घेतलंच नाही.
हो स्टेज वर तर नस नाही माहित नस
हा नर्वस होतील लगेच म्हणून काय म्हंटलीत. की यावेळी राहू दे पुरुषोत्तम करा मग मी पुरुषोतमला वगरे हो तो आमच्या डिसेंबरमध्येध्ये प पुरुषोतम सुर त्यावेे आमी होतो.
हा हा पुरुषोत्तम म्हणजे काय?
अ ती एकांकिका स्पर्धा असत्या. मग ते एकांकिका स्पर्ध
तिस इव्हेंट असतात काय.
नाही नाही नाही, फक्त एकांकिका.
हा हा.
गुरुपशी एकांकिका असते ते.
हाहा.
तू काय करत नाहीस काय तसं?
मॅस ना अस जास्त नसतंय जास्त करून स्पोर्टस मध्ये तेन असतोय.
अहं हम्म हम्म.
तर मी एकदा हे केलेले, नाटक केलेलो आम्ही. म्हणजे छोटासाच होता, लग्नाची घाई लग्नाची घाई म्हणून.
कुठं शाळेत की कॉलेजमध्ये?
कॉलेजमध्ये केलेलो आम्ही अकरावीला असताना.
ह ह ह कॉन्सेप्ट काय होती तशी?
कन्सेप्ट लग्नावर नवत ते आणि त्या लग्न ठरवय जातात ती.
हम्म हम्म हम्म.
आणि म एके दिवशी काने एका. अ पोरगीच्या घरी त्यानी घर बघायला जातात.
हम्म.
आणि ते नवऱ्याकडचे जरा अस कने म्हणजे असं पैश व न अस तात ना.
हम्म.
मग ते पैसे होन असल्याला मग त्यांनाच नाही माग असते कि बाबा मी पैसे असतो आमच्याकड. सगळे अटिट्यूड मध्ये असतात. ते असं दाखवलेलं मग पोरगा असं मोठ्या घराण्याचा तेन अस दाखवलेला. नुसत त्यांची मम्मी अस त्या पोरग्याची आई असताना ती नुसत पैशा बद्द बोलत असत पैसा पैसा सगळ आमच्या सगळी हे आहे. असं सगळं बोलत असतीया आणि ते. मी हे पोरग्याचा म पोरगीचा भाऊ झालेलो.
हा हा हा हा.
आणि आणि बाकीचे माझे मित्र तेन होते ना.
हम्म.
तो विष्णू माझ मित्र आहे माझा.
हा हा.
अ तो त्यात बाबा झालेला, बाबाचा कॅरेक्टर केलेला.
हो.
आणि बाकी बाकीचे सगळे काय दुसरे होते.
हम हम मग ते काय असं हे झालं काय नाही.
जस्ट फनी मध्ये होता तो, अच्छा सगळ्यांसनी आवडला.
ह ह नाही तसं नाही, म्हणजे बराच वेळ.
आ.
नम्रात. नाय नाय कॉम्पिटिशन नव्हती ती निसतं ॲनिमल. अन्युअलचं हे होतं. तुझं रेंज रेंज रेंज मध्ये इकी जरा.
बघ आता.
हा आत्ता आलं.
हम मी कायच केलं नाही, कसं काय तुला ऐकू आलं मग.
म रेंज मध्ये मग असं हे झालं ना आवाज अडकत आला. गिटार वाजवल्या सारखा आवाज आला.
झाले कणी टास्क, अजून किती झाले.
टास्क माझे हॅलो, आता माझे पंधरा बग. हा अजून पंधरा राहिल्यात पंधरा राहिल्यात.
पंधरा राहिल्यात व्हयं हं हं हं.
हो.
माझे आता दहा झाल्यात नुकतं.
हा हा.
बाकीचे करायचेत अजून. वीस आता काय असं वाटना की. ही होतील पूर्ण.
हो आज कम्प्लीट करायचं, हाय ना ते सगळं.
आज उद्यापर्यंत करायचाय.
हा हो उद्या टाईम नसणार ना.
व्हयं.
कॉलेज तेन सगळं.
उद्या रविवारी.
आमच्या कॉलेजला शनिवारी सुट्टी असत्या.
आं.
शनिवारीच सुट्टी असत्या कॉलेजला.
हम् कुठली कॉलेज तुमचं.
आमच अँकॅडमी.
हम् हम् हम हम.
चांगलं हाय चांगलं हाय मग काय चहा?
च्या झाला बघ तुझा?
नाई नाई अजून तर च्या त्य काय झाला नाही. आज उपवास हाय बसलुय कवा पासन.
हा हा एकादशीचा उपवास धरलायस का?
व्हय.
अ हा हा.
म आणि काय उपवास का करत्यात म्हणजे?
मला नाही मला माहित नाही ना उपास उपास कध मी कधी धरलेल नाही उप
हम्म हम्म हम्म. मला पण असं त्याच स्पेसिफिक कारण माहित नाही पण असं सग सगळे धरत्यात म्हणून मी धरत होतो मग आता काय ते. धरते आधीपासून म्हणून सवय झाल्या ते
हा हा.
हम्म
मी अजून एक एकही उपास धरला नाही.
धर धर एकदा दर कडक उपवास आता हे एकादश एकादशीचा उपवास कसा असतोय म्हणजे सकाळी आता उपवास धरला क रात्री नस नसतं सोडायचा, दुसऱ्या दिवशी सोडायचा असतय.
हा हा
बाकीचे उपास अस नाही ते रात्रीथ सोडलं तर चालतंय.
हा हा.
हम्म.
म असं म्हणजे जेव्हा स्पोर्ट्सच्या टायमिंगला मी असं. अ बिन जेवता त्यां राहतोय ना.
हा हा.
अंग हलका अस हेवाला मग बिन जेव राहतोय मी त्यावेेळेस मग ते झालं क एक दोन दिवसानंतर क मला विकनेस जाणवतोय.
हम
त्यामुळं मी असं उपास कधी धरतच नाही.
मला आधी तसं होत होत म्हणजे असं उपवास धरलाकणी मग नंतर म्हणजे असं दोन दिवस आजारीच पडत होत मग जस जस सवय झाली की नि म नंतर झालं. आता काय सगळेच उपास धरते एकादश श्रावण संकष्टी.
हा हा.
त्यामुळे काय एवढं वाटत ना
म्हणजे एकदा उपास धरला ना मग ते अंगाला सवय होऊन जात
हा.
तस आमच सवय नाही ना.
तुम्ही अआता म्हटलंच ना काल म्हटलंस ना मला जिम वगैरे करतो. त्यामुळ तस होत असेल, कारण हा व्हय.
त्यामुळ.
आमचं तसं नही काय आम्ही नुसत घरातच
आमचं तसं नाही पूर्ण असं सगळं धावपळ असते सकाळी चार वाजल्या त्यामुळे क नई मला सकाळी सकाळी साडेसातला म्हणजे नाश्ता लागतो.
हम
होय
हम्म थांब तुला करतो दोन मिनिटं मी करतो थांब आता
हा